हॅलो.
हा जेवलासा का?
होय. तुम्ही?
जेवलो बघा.
काय मग आणि काय करायलाय?
काय नाही बघा, निवांत. तुम्ही, तुमचं काय चालू आहे?
निवांत चालू हाय आज. काल जरा शिवण होत. काल पूर्ण केलेय म्हणल्यावर आज काय नाहीये. ब्लाऊज शिवायचे होते. शिवले.
गॅलरी मध्येच आहे, बाहेरच बसले मी.
बाहेर बसला का? अ रेंज कमी जास्त व्हायलय वाटत, त्याला कार्या ॲपलाच प्रॉब्लेम आहे. ह ह. हा हा.
फुल रेंज दाखवाय लागले.
हा हा आता यालाय मगाशी मगाशी जरा अडकाळलत.
हा त्याच्यामुळे. आणि काय मग? मला ते मगाशी विचारायचं होत चप् औषधे
कशाचे?
चकलीची, भाजणीची चकली करतो ना आपण त्याची रेसिपी प्रॉपर पाहिजे व्यवस्थित
अस होय आम्ही अ त्याला
म्हणताना नाही. मी फक्त रव्या तांदळाची करतोय पण मला भाजणीची आवडतात, ते सगळे मी सस्त्या बघा
हा हा आम्ही मिक्सच करतोय.
मग जरा व्यवस्थित सांगता का?
हा सांगत की.
नीट सांगा म्हणजे मला लक्षात येईल असे?
हा हा आपली चना डाळ असते की नाही. हरबरा डाळ. ती एक किलो घ्यायचीया. आणि र आणि अरे.. आहे की नाही ते पावशेर.
ज्वारी. ज्वारी पण घालायचीये?
हा ज्वारी घालायची त्यात पावशेर आणि पोहे पावशेर घालायच. आणि तांदूळ म अर्धा किलो घालत्यात आमच्यात मग कोण आपल्या चवीनुसार आवडीनुसार घेत? ते आणि फुटान डाळ चना डाळ आणि काय पोहे झालं. जुंजळ झालं. उडदाची डाळ, हरबरा डाळ घालत्या आणि मग ते सगळं भाजतत्यात. आणि हळद घालून. हळद आणि जिर मिक्स करून दळून आणत्यात भाजून मिक्स भाजयच नाही. वेगवेगळ भाजायच. च.. आणि मी कस करायच एकत्र?
ह तेच म्हणाले. वेगळ वेगळ अस व्यवस्थित नीठ भाजून घेऊन दलान तेव्हा मिक्स करायच.
हा दळाय देतांना मिक्स करायच. गार करून द्यायच दळायला ते. पसरत घालायच अस पेपरावर. आणि त्यात मग जिर आणि हळद घालून दळाय देताना देयच. आणि घरी आणल कणी पीठ मग चाळून कणी त्यात कोमट पाण्यात पीठ मळायच. त्यात एक चमचा अस दोन चमचे तेल कडवून घालायच म्हणजे खुसखुशीत होती. आणि चटणी चकली मसाला हळद मग तीळ घाल तय कोण चवीन नुसार आणि काय हा कोण जिर घालते कारण जिर की चांगलं वाटत नाही खायला.
हा तीळ चांगले वाटतात.
हा तिळ घालाय चांगले वाटतात आम्ही तिळच घालतय. आणि तीळ घालून मग ते काय हे करून घ्यायचं तळून घ्यायचं तुम्ही कशी करताय
तुटत नाही ती चकली.
लगेच तुटतेया कुसकशीत होती या तोंडात घातली की वितळ ते ओ.
ज्वारी घातल्या मुळ का.
अ ज्वारी घाठल्यामुळं नाही ते खुसखुशीत होते हो
हा काय. अ मी करायला घे बघित लोत दोन वेळा प्रयत्न करून असं पण ज्वारी घातलं नवतं थोडा मुगा डाळ पोहे
मुगाची डाळ घालायची नाही त्यात हा हरबरेल डाळ पोहे ज्वारी जरा उड उडदाची डाळ पाव दहा बार घालायची आहे. तांदूळ थोडं. असं करायचं फुटानेचि डाळ पाव
हम् हा हा हा हा
नाही ते उलट छान होत अ असे कुरकुरीत होतय चांगली मी फक्त रवायचे आणि तांदूळ घालून करते. म्हणजे एक कीलो रवा असला तरनाय तर. अ एक. नाही एक किलो तांदूळ असले तर त्याला पावसे रवा. प्रमाण असं करत. ते.
मग दवडंत
रवा पला असंच ह.
दव अंतयता.
हॅलो होय नाही पहिल तांदुळ. अजून घेतोय एक किलो फक्त. त्यात काय घालत नाही मी. प्लेन फक्त नुसत तांदूळ भाजून एक किलो दोन आणतोय, मग काय करतोय बटर घेतोय बटर. आणि बटर वितत व त्यात रवा भाज. पावसा रवा एक.
ह टेम्पोत नाही आणल्या जरा थांब की फोनवर बोलायला.
तेवढं पॅकेट घालून अ कडे ते वितळलं की नाही त्यात एक पावशीवर रवा घाल. ते. पूर्ण भाजून. म्हणजे वाजतोय त्यात. बटरमध्येध्ये मग त्यात प एक आप आपल्या अंदाजानने एक तांब्यावर किंवा तांब्यावर जरा जास्त पाणी घालायच त्यात.
हम्म.
शिजवायच शिरा करतो ना आपण पांढरा तस ते पा होते. रवा शिजला का नाही? गॅस बंद करायचा, आणि ते सगळं ते रवा परातीत काढून घ्यायचा म्हणजे मोठ एखाद्या आपलं असते ना. कडई सारखं मोठं, पाटी सारखं त्यात काढून घ्यायचं. जा आणि त्याच्यात तांदळच पीठ घालून ते वरण पाणी घालायचं. नाही त्या रव्यात जेवढ बसल तेवढंच घालायचं मग त्यातच मीठ तेल घालायचे. जराशी घालायची आणि ते काळे तीळ घालायचंय काळ ते मला मागच्यावर मिळाले होते घातले होते मी.
हा हा काळे तीळ हा
हा आणि ते बिन पाणी घालता असंच माळायचं गरम रवा गरम असता तीच की आपला त्यातच कीर्तन मळून घ्यायचं. ते ओलसर असते त्यातच ते एक किलो पीठ बसतय एका पावशेर जवढ्या तेवढ्या रव्यात.
बसतय का हा.
हा एक किलो पीठ मावतंय. त्याच्याच वरन पाणी वगैरे काही लावाय लागत नाही. ते मळून ठेवायचे व्यवस्थित झाकून आणि लगेच करायच त्यात काही मुरवत बीरवत ठेवायची काय गरज नाही लगेच इकडं मळून ठेवलं आणि लगेच पडायला घेतलं कनाय पण छान पडतात तांदमुळे रव्यामुळे चिकट पण होते तुटत नाही काय नाही खुसखुशीत छान होतात बटर चकली मी हिच चकली करतेय कायम पण मला ती भाजणी ची आवडत्या पण दोन व्याप नाही केलो फसलीच म्हणजे मऊ झाले मऊ एकदा अशी ती गव्हाच्या टली सारखी अशी लांबच व्हाय लागली.
ते लांब चकली ती कशी करत्यात? त्या त्याशी चांबट होते ती?
तेच की ते गहू घातल्यामुळे होते वाळत तसं गवाची चकली.
होते का आमचे पोरं कुणास तर बघून मागतेात तशी कर म्हणून.
हा तशीच झाली ती. तशी काय होत मला काय समजलंच नाही त्या शाबूद हा. ते हे घातलं मी शाबू घात घातलेलं.
शाबू नाही ओ घालीत त्यात.
दळून आणत त्यावेळेस. कोण म्हंटलं शाबू म्हणजे आपण स डाळीतण घात लेले ते एक वाटी छोटे वाटे भर शाबू.
काय नाही नाही.
ते ते घातल्यामुळे असं झालत वाटत ते मग त्याचा नादू सोडलो मग ते परत आपली. बटर चकली रेसिपी बघित मी पण युट्यूब वर. मण ती एकदा केल्यावर छान जमली पण. आणि मग. तसेच. केलो मी. हा तसेच करा त्याची सवय लागाय त्या आता खोस येतय.
हम्, अ ते बटर घातल त्यामुळ असं ला लय दिवस ठेवल्यावर. मुळे मात्र वगैरे येत नाही काय?
नाही नाही काय होत नाही हे ह्या प्रमाणातले दिवसाचे किती दिवस राहणार आहे ही चकली.
त्याहीच खरं आपण खाऊन संवत हा हा मग दिवाळीत ना पण तशीच करत दिवाळीत पण तीच करतासा का? हा हा.
सगळी जण रेसिपी विचारत.
हम बघतोय मी पण करून.
हा एकदम सोपे आहे, जास्त काही झंझट नाही, काय नाही एक किलो ला पावशर रवा. प्रमाण आहे आणि एक बटरचं छोटं पॅकेट घालायचं.
एक किलोला पावशर करा, हा बट छोट पाकीट.
हा आणि आपला हायच मसाल हा घालायच. चटनी मसाला घालायच तेल घालायचं. घरातल्या एक्स्ट्राची जरा चकली. मीठ हळद घालायचं.
आणि तेल कडऊन काय नाही.
नाय घालायचं. तेल कडवून बटर घातले, की ऑलरडी आप पधर शिराशी जवता ना.
हा हा बटर घाातलं त्याच्यामुळे तेल लागीत नाही अस. हम् हम्.
ब बटर घालून आपण छान त्यात शिजवलं असतोय ताब्यापेक्षा थोडांस जास्त पाणी ठेवायचं म्हणजे त्यांतन एकदम रावा छान बून सुचते. त्याज्यात तांदळाचं पीट बरोबर माप, वर नाही. कचा अजिबात काय सुद्धा लागत नाही.
हा. हा मग नुसतात तांदुळ जळून घ्यायचं.
हा नुसत तांदुळ भाजून दळुन आनायची भाजून दळून आनायची. हा. म्हणजे बिघडत नाही च कली. काय झंझट नाही, काय नाही साधे सोपी सुटसुटीत आपली रे सीपी आहे.
हा ते बरं पडते हो.
काय काय एवढं प्रमाण घेऊन लक्षात ठेवायसारं असं पण काय नाही नाही.
नाही नाही ते आहे खरं.
हा तेवढी छोटेस छान होत्या फस चकली बिघडणार नाही अजिबात.
हा हा बघतो कि करून.
हा. भाजणी चक लीच बघायचंय मला मी बघते एकदा ज्वारी घालून तुम्हाला फोन करते करायच्या वेळेस.
हा करा कि. हाय नंबर करा कधी पण ह तुम्हाला कट करू लावतो काय. ह.